हा येतो, येतो, येतोय. हम्म, हा अग त्या दिवशी माझं पण असंच होत ऍक्च्युली आपल्या जनरेशनचा हा प्रॉब्मच आहे.
जनरेशनचा प्रॉब्लेम म्हणजे ना ग आप पण वाढलोच त्याच्यात ते की कुणीतरी असं छान मो मोटिवेट करणार भेटलं का होत टोकणार भेट म्हटलं का नाही मग ते चिडचिड पण होऊन जाते अरे तो एक तर ऑलरेडी लाईफमध्ये एवढे निगेटिव्ह थिंग्स चालू आहे त्यात जर समोरचा पण निगेटिव्हच बोलला ना तर सटकते कुठ तरी सट सटकुन जाते मग माणसाचे अस.
ते असतच अग काही ना काही हम्म.
तेच ना मग म्हटलं आता तरी पण म्हटलं करू प्रयत्न. मग आता एक्सरसाईज करेल थोडा वेळ अग जस पारायणाला बसली तस एक्सरसाईज वगैरे काहीच नाही केली म्हटलं मी एसरसाइज करायची अन प्रॉब्लेम यायचा त्याच्यापेक्षा न केलेली बरी म्हणजे होत नव्हते असं नाही पण म्हटलं नको पिरियड्स झाले काही झालं तर उगीचच परत थांबून जायचं एक तर एक झर्शन झालं का तुला माहिती
हा, हम्म.
मग म्हणून म्हटलं जाऊ दे तेव्हापासून केलंच नव्हतं म्हंटलं आता करावंचण हा तेच ना मग वाट म्हटल आता टीयाला सोडून आली बसल्या बस झोप लागलेली मला माहिती का तुझा फोन आला म्हणून ओठले मी.
म्हटल अग नंतर ना ऍक्च्युली जमत पण नाही काही ना, काही ना, काही कारणामध्ये ना बिझीच होतो. म्हणून म्हटलं बोलून घेऊया म्हणजे कसं दुपारनंतर जर का मी गेल किंवा माला ना
म्हटली की सकाळी करता येईल का म्हंटलं तर करू आपण.
हा तरी कि मग काल पण लेट झालेलं ना? मग परत कंठाळा येतो, हा.
तेच ना मग तसच होऊन जात.
हम्म.
म्हणून म्हटलं अ विचार करत होती पण म्हटलं चला आता ईला विचारू जम तय का नाही जमते, हम्म.
आता मोबाईल फ्री होता म्हणून म्हटलं बोलून घेऊ तुला फोन
हम मी प तुला म्हणणार होती की चल फोनवर म्हणजे स्वयं पाक वगैरे करता, करता तू बोलू शकते त बोलूया अस. हम्म. हम. तेच ना. म्हणून म्हटलं चल आता.
हा. म आजच काय प्लॅन आहे?
आज काही विशेष नाही ग. आता टीयाला घ्यायला- -चय बारा वाजता. का मग स्कूलवाले आता लव- -कर बोलावता ते बघावं लागेल.
हां. ग्रुप वर वगैरे इन्फॉर्म करत असतील ना?
हा ना मग, ग्रुपला इन्फॉर्म - इन्फॉर्म करता. मग चेक करत राहावं लागतं व्हॉट्सअप. ना कि करताय का काय मग बघत राहायचं. देतात ते. करता इन्फॉर्म
हां.
लवकर आली तर ठीक. नाही तर मग काय काहीतरी अजून आत्याचं ब्लाऊज एम्ब्रॉयडरी- करायचं आहे. आत्याचं, रश्मीच-
हां. हां.
इथे माझ्या बाकीच्या बहिणी टाकून गेल्याय त्यांचं.
हो.
हा. मग-
ओव्हर ऑल.
हां. म्हटलं जाऊ दे करून देऊ. सगळ्या जगाला करून देतो आपण. म यान्नाच म्हटलं जाऊ दे. अस.
लवकर.
हम्म. तेच ना. मग म्हटलं बघूया. पाऊसच ए ग. ते मशीन लावायला पण भीती वाटते. की नको एखादा थेंब वरून- हां. वरून एखादा थेंब पडला काही झालं- म ते असं होऊन जात की नको.
हा.
अहो.
म तेच आणि-
अरे मी तर विचार, मला रात्री काय स्वप्न पडलं होतं माहितीे का? आपण दोघी फ्रेंडशिप डेेत- - च ए ना, फ्रेंडशिप डेचा मस्त रील बनवतोय- मस्त- छान मेकअप बिकप करून आपण दोघी काहीतरी कॉफी प्यायला गेलो. ते नाही का फ्रेंडची रिल येते आता. मला म्हटलं अस स्व- -प्न हिला सांगावं. सकाळी सकाळी आठवलं मला. आत्ता पण विसरले होते मी. तुला सांगता सांगायचं. अचानक आठवलं मला स्व- -प्न पडलं होत.
बरी ना.
म्हटलं जाऊ दे. स्वप्नातच बनवणार ए आपण खर- काय कधी करणारे काय माहिती?
हम्म. जाऊ बघू फ्रेंडशिप डे च. हां. फ्रेंडशिप डेच बघू संडेला ए ना?
हां.
हम्म नंतर नंतर सेलिब्रेट करू करू.
हा करू करू.
हा.
नक्की.
आता काय नाही आमचं आव आवर आवर चालू आहे. आता अग ऍक्च्युली काय झालेलं आमच्या बेडरूम मध्ये ना खूप जास्त पसार पसा सार म्हणजे टाॅईजचा एंवढा पसारा झालेला आहे काय, कुठे ठेवाव ना तो ही प्रशन पडतो.
हो ते तर आहेच.
म्हणजे काय करावं ना नेमकं ते कळतच नाही.
अगं पोर पोरं उलट आहे ना असं म्हणतात बघ, कि ज्याच्या घर म्हणजे ज्यांच्या घरात पसार असतो ना खेळण्या त्या मुलांच बाळ, पण सगळ्यात छान असत. मुलांच बाल पण चांगलं असायचं हे येतंय.
हा ते आहं पण अग प बा आपल्याला पण येऊन जात ना गं इकडून तिकडच तिकडे पसार, ठेव तिकड आवरू येतो इकडे पसारा होवून जात.
पच करू ना आख खेळूदे एक थोडस हे बघ मुलांची एक फेज असते. ते ना थोडंच वे हा चालून घ्यायच इग्नोर करा इग्नोर करायचं करू द्या बोलू द्या. सेम समजू शकते. हा समजू शकते म ते समजवायचं. समजवायचं पुन्हा थ्रू तरी समजवायचं.
नाई आम्हाला नाही फरक पडत गं. आम्हाला, कोणातून जरी समजलं की तू काही केलं तरी ऑज इटीज, जैसे थे बिचारा पोरगं. बिचारा पोरगं खेळतो हे करतो.
तेच ना यचल पुढच्या आ तेवढ्यात येते का ठाण्याला जायचंय, आत्याला ड्रॉप करायला. आत्याला सोडायला गं. पणी.
बॅकग्राउंड मध्ये आवाज येत होता.
अच्छा अगं तेहेच अ आल होत. म्हटलं आत्याला ड्रॉप करायला जायचं आहं येते का?
कोण कोण आहं?
मीच एकटी मी म्हण मी आणि टीया.
हो का हा बघू ना.
तू वाटलं जाऊ आपण तिथूनच क्रॉफर्डला पण जाऊ.
पावसावर डिपेंड करत पाऊस नसला त
पुढच्या आठवड्यात जाईल अ गं पाऊस. उघडेल बघतो लगेच नाही जायचय आपल्याला.
हां पुढच्या आठवड्यात. सांगता नाही येत अग कधी काय सिच्युएशन येते. आपण हो सांगून बसायच अपेक्षीत राहायच वेळेवर काय झाल तर काय करणार?
नाही पण मग तू तिकडे जाशील तर तू दहा दिवस. तिकडच थांबणारय काय?
नाही नाही दहा दिवस नाही थांबणार आहे पण तुला माहिते का कसन कस आहे. आज होत का उद्या होत का पारवा होत का कधी होत ते कोणालाच गॅरंटी नाही डॉक्टरांना आय सी यू मध्ये होते ना तेव्हाच डॉक्टर ना विचारल होत त्यांची तब्येत मध्येच. सुधारणा होणार आहे का? तर डॉक्टर बोलले सुधारणा सुधारणा होणार नाहीय जर तुम्हाला न्यायच असेल घरी तुम्ही नेऊ शकता. कारण की ट्वेन्टी फाईव्ह थाउजंड पर डे होत.
हम्म
मग ते तेच म्हणे सुधारणा तर होत नाहीये मग घेऊन जातो घरी.
हो मग.
नव्हतच ना ग काही काहीच होत नव्हत जसे होते तसेच होते म्हणजे एक एक लिटल बिट सुद्धा म्हणजे एक इंच चा फरक नव्हता.
हम्म
म्हणून म्हटल मग केलय ना उगचच काही करणार तरी काय ना
बरोबर आहे.
हम्म उगाचच म्हणजे कस असत माहितीये का आपण आपल्या माणसासाठी ना खर्च करायला मागे पुढे विचार नाही करत पण जर खर्च करून सुद्धा माणूस राहणार नसेल आपल्यासोबत मग आहे तो पैसा आपल्या ऍटलिस्ट पोरांसाठी तर राहतो.
काय अजून
हम्म हो म्हणून तर.
आणि नसेल तर हॉस्पिटलमध्येच हे होण्यापेक्षा बरय
हां हा तेच ना म्हणजे ॲटलिस्ट घरी चार लोकांमध्ये राहतील खेळतील कोणी आल भेटायला. जेवण करतील.
हम्म
म्हणून तर त्यांना घरी आणल.
कस ग फरक पडतो ऍटलिस्ट घरच्यांमध्ये ते काहीतरी चांगल घेऊन जातील.
हम्म हो अग आणि तिकडे कस होत होत माहितीये का? म्हणजे तिकडे हॉस्पिटलमध्ये फक्त ते रूम मध्ये फक्त ते एकटेच. त्यांच्या जोडीला कोणीच नाही आतमध्येच पॉसिबल म्हणजे आतमध्येच नेण पॉसिबल नव्हत.
माणूस जास्त खचतो.
हम्म. म्हणून म्हटल कशाला उगच नाही करायच्या या गोष्टी मग ते घेऊन आले घरी काल डिस्चार्ज दिला. आणि घेऊन आले, त्यांचा मुलगा पण आला ना मग आता. हम्म, मुलगाही आला ना म आता
अं कुठून? म्हणजे मुलगा कुठे असायचा?
अं आऊट ऑफ इंडिया
हा? कुठे पण?
ठेवलेलं नं, अं काय असं काईतरी जागेचं नाव मला, मला पण नाई आठवत एवढं, काईतरी बोलल्या होत्या त्या मी मीच पहिल्यांदा ऐकलं होतं.
हा हा हा, तेच ना.
म मलाही नाई सांगता येणार. मी तुला बोलली तसंही त्यांना ट टिकिट एमर्जन्सी मध्ये टिकीट नाही मिळत ए.
वाटलं इंडियातच असेल कुठून तरी किंवा मी ली
ट्रेन बस
नीट ऐकलं ना हा ते पण आहे म्हणा, हम्म.
बाकी काय नाई.
हम्म, मला वाटलं गुरुपौर्णिमेसाठी सपोर्ट वर ठेवलंय.
नाई नाई नाई, गुरुपौर्णिमा नाई, मुलगा आलेला नव्हता म्हणून.
अच्छा आणि हम्म आणि हे बोलाय काय म्हणता, ब्रिदिंगला वगैरे त्यांना त्रास नई.
तिथलं म्हणजे सीन कसा ए, ते फक्त आहे म्हणून आ ते फक्त डोळे हालवता बाकी काई नाई
अं हालणार नाई असं अरे बापरे, फक्त बघणं बघणं
हम्म, हा.
घरचं आहे म्हणजे खाऊ शकता की नाही?
काय?
म्हणजे खाऊ वगैरे घालू शकता का घरचं जेवण, का फक्त सलाईन?
तर जेवण वगैरे खाऊ घालू शकता पण नाई घेत ना काई, घेतच नाई. नाई काई.
अय्यो!
हा म्हणून तर, काल त्यांनी पंधरा वीस दिवसानंतर पेज पीली, नाचनीची, ते पण दोन चार चमचे तर मुलगा आला म्हणून, मुलगा आला म्हणून दोन चार चमचे पेज पीली काल.
अच्छा, हा मग बरं वाटलं असेल. तेवढं बघुन, प्रत्येक मुलाला आसं ते असतं ना गं आईवडिलांचं शेवटी ते हे करणं
चला, हा.
हम्म.
हो ना!